किती वाजताचे होते
म्हणलं सकाळी मग नाशत्याच म्हणजे तुम्ही जी भाजी चपाती खाताय ते किती वाजता खाताय
सकाळीच क आठ ला साडेआठ ला आठ साडेआठ होय होय होय परत गॅप पडतोय म म दुपारी जेवतोय थोडं आधाराला
हा. हा. नाही नाही, तसं न्हवं, संध्याकाळी रात्री
आता बग आता सुट्टी आहे त्यापासन आठला साडेआठला जेवतोय
हा हा नाहीतर मग एक वाजता हे हे हे हे हा हा हा नाही होय कसंय माहिती आहे का ती माहती आहे ना तुला बारा तासाचा कमीत कमी गॅप पाहिजे तुझ्या संध्याकाळचा आणि सकाळच्या खाण्यामध्ये हा तसं सोळा तासाचं पाहिजे सोळा तासाचं फास्टिंग म्हणत्यात त्याला सिक्सटीन हवर फास्टिंग मग तसं जर केलंस का नाही तू तर ते आपलं जे शरीर आहे कि नाही म्हणजे जे आतल्या अ हे आहेत आप त्याला काय म्हणत्यात स्टमक स्टमक जट हा आ तड्या जे आहेत का नाही त्या अ म्हणजे रिस्टोर होतात म्हणजे काय म्हणत्यात परत एकदा फ्रेश होत्यात म त्या सोळा तासाचं त्याला हे लागतं त्याला गॅप पाहिजे जेव खाण्यामध्ये कारण कंटिन्यू जर आपण खात राहिलो तर ते सारखं ते चालूचं राहतंय ना त्यांचं काम विश्रांतीच नाही हे असं तेज हे आहे तसं जर केलं ना रात्री सातच्या आ जेवायचं आणि सकाळी मग तुझं आठ नऊ किंवा दहाला जर तू हे केलस का नाही अ खाल्लसं का नाही मग ते बरोबर सोळा तासाचं होतंय
हा
एका ह्याच्यात नाही पॉसिबल थोडं थोडं करून ते
होय होय रोगप्रतिकार क्षमता पण कमी होणार ना एवढ्या गॅप न
नाही नाही उलटं वाढत्या तुझी इम्युनिटी वाढत्या त्यान हो हो कारण बॉडी सेल्फ फील करायला सुरुवात करते रे म्हणजे स्वः तचं हिल व्हायला सुरुवात करते बॉडी कुठं कुठं जिथं जिथं प्रॉब्लेम आहे ना तिथं तिथं तर ती सेल्फ हिलिंग चालू होतं तसा गॅप राहिला कि असं ते आहे तू ते सर्च करून बघ तुला कळलं बघ बेनिफिट्स ऑफ सिक्टीन हवर फास्टिंग असं
नाही नाही ते हाय कि ते हाय कि ते प्रथमेश भोसले म्हणून आहे इंस्टाला त्यो ते त्यो सायंटिस्ट पर्यंत गेलाय म्हणजे अ त्यावर रिसर्च चाललाय त्याचा कि तेनं तर दिवस साच सांगितलंय एवढे दिवस उपाशी राहिल्यामुळं काय होतंय
हम्म हम्म
एवढ्यापर्यंत ते स सांगाय लागलाय पण तेचं सायंटिस्ट त्याला मान्यता दिना झाल्यात म्हणजे शक्य नाही व बास ओके तेचं तू तर सोळा तास म्हटलास त्यो दोन दोन तीन तीन दिवसाचं सांगाय लागलाय
हा हा हा ते जमनं अवघड आहे रे म्हणजे कसं आहे शरीराला तुझ्या रोजच जे कष्टाचं काम करणारी लोक आहेत आता समजा, तुमचा धंदा चालू झाला तर तू बिना जेवता थोडीचं राहू शकणार आहेस मग ते ते जरा प्रॉब्लेम आहे ते अवघड आहे जरा पण पा बारा तास किंवा सोळा तास वाल करू शकतो तो. म्हणजे रेग्युलर माणूस पण करू शकतोय असं आहे ते हम्म म्हणून ते जमतंय तेवढं करायचं जर म्हणून तुला म्हणत असतोय ना मी रात्रीचं जेवण तुम्ही लवकर करत जावा
हो
होय आता काय तुमचं ते कामचं असं आहे कि सगळं अवघड आहे
अरे, मी आम्ही तू एवढा विचार तरी करतोय आता ही बाक किची बघतोय मी स्टँड लाईन काही देणं घेणं नाही कवा बी उठ णे, कवा बी जेवणे, कवा बी हे करणे लय लय अवघड आहे मग अटॅक येऊन मरते मग एकदमच शॉक बसतेय. त्याला कसं काय झालं असं झालंय तस.
जर व्यवथित ठेवली तरच ते
पण हे तुला काय वाटते शुगर जी आहे अनुवांशिकत ते आपण जर लाईफस्टाईल चांगली असते. पहिल्यापासून तर झाले असते का?
अ अनुवंशिक कसं आहे शुगर थोडं होणारच रे. चाळीशी नंतर तुला शुगर दिसणारच रिपोर्ट मधे पण कस आहे त्याचं प्रमाण में मेंटेन राहणार आपण व्यवस्थित लाईफस्टाईल पहिल्यापासून ठेवली तर. जर समजा आपण लाईफस्टाईल मेंटेन नाही ठेवली तर मग ते प्रमाण वाढणार म्हणजे शुगर तीनशे चारशे काय काय लोकांची पाचशे होते मग ते तसं चांगलं नाही ना.
होय मी तसं आहे बाबा व्यवस्थित आहे त्या बाबतीत. एकशे चाळीस वरन काय हल्लेलं नाही एकशे चाळीस म्हणजे बॉन्ड्री.
हा हा हां
माझ आता खाण पिण झोपन बिपन हाय व्यवस्थित त्यामुळे ते एकशे चाळीस आहे. पाक दुर्लक्ष अरे एके के येत्यात कस्टमर. रोज लस्सी पेतय बरं का रोज त्याला शुगर असते तीनशे चारशे त्याला आम्ही स्वतः सांगते कि एवढं चांगलं नाही हो. काय आम्ही स्वतःहून सांगतय आम्हाला गिर्‍हाईक रोज च असून ते म्हणते. काय नसते ओ तीनशे चारशे असते शुगर एवढ विचार करून नाही चालत. आणि झालं की महिन्याभरान ते अऍडमिटच झालं. महिनाभर आलंच नाही लस्सी प्यायला आणि परत आलेय महिनाभराना सांगतेय म असं अस झालं म मट्टा प्यायला लागलय. महिनाभरासाठी मग तेच आधी वाे असत चालला असत.
होय मग ते कसं आहे शरीर थोड्या दिवस तुला सहन करणार. या असल्या गोष्टीला नंतर म्हणार याला ह्याला काही कळत नाही. सोडणार विषय मग बसा बोंबलत करत
काय अवघड झालय मी ह्या गोष्टी नाही बाबा आर तू निसर्गां तुम्हाला दिलय शरीराने आणि तुम्ही कसं बी त्यावर वागून चाल ते निसर्गय पुुढं काय आहे.
अरे आता तुला माहित नाही आमच्या इथं ऑफिसमध्ये तुला सांगत तो काय काय लोक अशी येत आता रात्रीची शिफ्ट करते, ना साडे नऊची ठीके आहे. साडे नऊ ला येतात ऑफिसमध्ये. रात्री आणि सकाळी साडेसहा ला घरी जातात काय तर साडे साडेनऊ ला आले की जेवाय जातात म्हणजे दहा वाजता रात्रीच रात्रीचं जेवण. म्हणजे त्यांच्यासाठी सकाळचच म्हण, कारण त्यांचा दिवस सुर झालाय रात्री. दहाला जेवत्यात. परत बारा एकला जात्यात. मग तिथं ऑफिसमध्ये काहीतरी मॅगी बनव कुठ अजून काहीतरी बनव ते बनवत्यात आणि परत पहाटे आणि पा परत आणि मॅगी अंड अंडया अं कडून खावा किंवा आमलेट करा.
समाझाला वि पडव खरा
हां
हां
जेवणाचं बघ यांचं काही टायमिंगच नाही. म्हणजे त्यांची जर तू बघीलच ना तब्येती वगैरे अस नूस्त फुगलेली आहेत सगळी जन मग कस मेंटेंन होणार काय.
हा मग तेच की त्यांना सांगून उपयोगच नसतय काय
नाही नाही नाही अरे त्यांना काय क.. पर्यायच नाही ना जॉबच साडे नऊला सुरू होतोय रात्री मग ते मेन शरीराला मेंटेन ठेवणार कसं खायला तर पाहिजे नाही खाऊन पण चालत नाही मग असा सगळा प्रॉब्लेम आहे रे काय आता पर्याय नाही
पुण्या मुंबईत आहे नाही हे प्रमाण जास्त आहे डायबिटीज म्हणा बी पी म्हणा कारण धावपळीच लई आहे ते तू जरा गावाकड जर इकडं आलास कनई तर एकदम असं रिलॅक्स माणस आहेत जास्त असं लोड घेतल नाहीत तरी पण आता इस्लामपुरात कनई तसं वातावरण तयार व्हायला लागलंय म्हणजे उठलं की पाच ला पळायचं पहिलं ही रस्ता आमच्या पप्पांच्या काळात ही कामेर रोड असा ही दिसायचा जर असं सायलेंट दिसायचा आता आमच्या काळात जरा पाचला हाय कीनई भरलेला दिसतोय रस्ता
हा हा हा फिरायला जागा हाय का
फिराय नाय जी रोजची कामाला जाणारी म्हणा हे म्हणा ही म्हणा म्हण हा हा हा
हा हा
नाही नाही कामाला जाणारी म्हणजे ही धावपळ जीवन जे वाढतय कीनई ह्याच्यामुळे हे मॅटर व्हायला लागलय
हा हा हा पहिलं लोकांच कस जॉब् स सरकारीच होत्या ना नोकऱ्या फक्त पाहिल्या मग ते काय फिक्स टायमिंग असायचं आणि राहिलेली जी होतीत ती शेती करायचीत
होय पण पहिलं माणसांकडं मोबाईल पण नव्हत सगळ्यात महत्त्वाचं व्हॉट्सअप नव्हतं आणि त्या व्हॉट्सअप मुळ का नाही माणसं टार्गेट अचीव्ह कराय लागलेत मोठे मोठे जे आपल्या अपेक्षेच्या बाहेर आहेत ती टार्गेट अची व्ह करायची मग त्याच्यामुळे ह हे मॅटर व्हाय लागलीत
होय होय ते खरंय ते खरंय नुसता पैसा नुसता पैसा पाहिले कसा कुठन येईल तसं बघायचं
आता जुनी माणसं बी करत होतीत की टार्गेट अचीव्ह करत होती पण कशी काटकसर करून कुठं काय करून ही खायचं नाही ती खायचं नाही
बरोबर
आता तसं नाही चोवीस तास राहत राबायच मग त्याच्यामुळे होतय सगळं आता हे माझच बघकी तसच चालू हाय
नाही तुम्हाला कसं आहे परिस्थिती नुसार करायला लागत रे तुमचं काय असं नाही कि बाबा तुम्हाला पैसा कमवायचा म्हणून तुम्ही करताय तुमचं म्हणजे त्याच्यावर पोट आहे
हम ह तेच की हॅलो हॅलो नाही नाही त्यांचा चार्जिंग लावला असेल मी दोन्ही मोबाईल घेऊन बाहेर आलोय हम हा हा करतो तुम्हाला थांबा घरात गेल्यावर करतो हा हा ह हा ठीवू का
अच्छा अच्छा आलित काय गावाकडून
हा नाही नाही तिकडेच आहे ते आता म. म घेऊन आलेय ना मोबाईल हा हा त्यात.. हा हू हू
असं सगळं आहे बाकी काय नाही आता आवरायचं थोड्या वेळानी आणि मग ऑफिसचं काम चालू करायचं
तू सकाळी काय नाश्त्याला काय करतोय
नाश्त्याला आपलं सांगीतल की चहा चपाती ह ह.. होय होय आणि कधी तर म्हणजे ह्याला म्हणजे सुट्टी ज्या दिवशी असल शनिवारी रविवारी निवांत असतय मग त्या दिवशी आपलं काहीतरी अस हेल्दी काहीतरी पराठा वगैरे हे घरी बनवतात मग नाही तर मग पोहे कधी तरी असं बनवत्यात मग
हे जे मी आता माझा रिसर्च चालू आहे त्या ह्याच्यावर चालूय म्हणजे चपाती भात सोडून रोजच्या दैनंदिन जीवनात कार्बोहायड्रेट नसणार पदार्थ फायबर असणार असे जी ते असे काय हा का बघायला लागलोय मी
अच्छा पण ते पूर्ण पण सोडू नकोस म्हणजे एक वेळ खायचं सकाळचं संध्याकाळच खायचं नाही असं करायचं कारण त्यातनं पण कसं आहे त्यातनं पण काही ना काहीत शरीराला मिळत असते ना
एनर्जीच मिळते जास्त
हा मग तुम्हाला एनर्जी पाहिजेच ना बिना एनर्जीच मग हा मती एनर्जीच नसलतर
अ रवी होत रवी होत त म्हण तर रवी म्हणते ही चपाती भात खायलाच नाय पाहिजे. खर म्हणजे फॉरेन मध्ये गेला तर ह्या भानगडीच नाहीत चपाती भात असलं तिथं जास करूनच ते हिरवं ते भाज्या ते असं कच्च खातात उकडवून हे ते असलं नाही काय खाते ते बी तिच सांग होत ती खात नाही स्वतः चपाती भात म्हणजे कमीच खाते कवातर पण ते असं बाहेरच्या ह्याच्यावरच असत व्हयं
कोण
रवी रवी
हा-हाहा
हम्म
हा-हा ह काही फोन बिन काय नाही ना नाही कुठे काय आहे.
आता गरज आहे त्याची म्हणजे आता ते घराचं सॉल्व करायचं आहे ना
हा-हा विषय हा-हा
कॉन्टॅक्ट करायचं आहे पण ते जरा आमच्या गळ्यात पडेल असं वाटतंय ते कारण आता ते त्याचा डोळा असणार माझ्याकड पैसेच म्हटल्या मला म्ह णार जरा पैसे दे नवीन धंदा खोलणार आहे अस तस मग जरा मी कॉन्टॅक्ट केलेलं नाही त्यात जरा घरात बी आमच्या मम्मीवर जरा चालूय आहे आमचं
अच्छा ते तर काय तुमचं कायमचं आहे. हम्म हम् म ते वईफ कुठय येतजी ती त्यांच्या गावाकडे आहेत त्याच्या बरोबरच आहेत होय होय-होय
तेव जातय राहतय क्रेशर ववर कुठं कामाला जातय वाटतं असं एकाण सांगितल हो क्रेशरवर जवळ नाय-नाय तिकड त्या गावाकड रे कोखरूड त्या तिकडच्या भागात
आच्छा त्या साईड ला हवे हम्म-हम्म-हम्म- हम्म आयाला काय क्रशर बीशर वर म्हणल्याव लयच
होय-होय-होय लय वाईट झालं वाटतेय आम्हाला मस्त मदत करावी पण ती कसय माहती आहे का ते पहिल्यांदा नमता असतो आणि जेव्हा त्याला असं आम्ही जरा आवाजात वाढ मोठ्या बोलले किम तो सनगतो मग-मग असं म मग त्याला मदत केली असते मी आत्ताच अजून बी मदत केली असते बरं का एवढं झालं तरी त्याचा मुळात आहे नाही त्याचा मुळात स्वभाव काय असाही नाही म्हणजे ते अ मम्मीने जे आमचे हे केले ना ते जास्त आहे म्हणजे ब्रेनवॉश म्हणत्यात ब्रेन वॉश तसा केलाय त्याला पूर्ण त्यामुळे ते आमच्याकडे बघाय त्याची निेगेटिव्हिटी झाली पहिले पास जी सेम मी अनुभवले कि नाय ती तेन स्वतः अनुभवलंय पण ते असाल दाखवून देत नाही की बाबा तुमच्यासारखं माझी कंडिशन झाली असं दाखवून देत नाही असं! ! हा चालतंय चालतंय